हॅलो हा आवाज आलाय काय?
हा याय लागलंय. बोला की काय आवरलं स्वयंपाक?
स्वयंपाक तर झालंय बघा तुमचं?
स्वयंपाक चालू हाय.
हम्म हां हां.
जेवणं
जेवणं आता थोड्या वेळानं मुलगी येत्या दीड वाजता. मग ती आल्यावर जेवायचं.
हम्म. माझं पण मुलगा साडेबारा वाजता आता येणारं, साडेबारा वाजता तो आला की मग एक दीड वाजता आम्ही पण जेवतो.
हां हां हां. आणि काय म, कुठं फिराला वगैेरे जाणारं हाय की नाही पावसातं?
जा जाणार आहेत ग्रुप मधल्या खरं मी काय जाणार नाही परवा गेलो तू नाही आली. कोकणातचं गेलो होतो तारकर्ली, सिंधुदुर्ग जिल्हा तिकडचं गेलो होतो. मग ह्या वेळेस आता इथं धबधबा आता सीझन धबधब्याचं आहे नाय मग तिथं चाल्यातं सगळी सवथ कडेला.
हा हा हा.
कपल कपल चाललेत नाही मग कसं आता परवा जाऊन आले एक महिनाच झालं तोपर्यंत लगेच दुस नेक्स्ट ट्रिप काढल्यात मग लगेच कसं जाता येईल. सारखं सारखं जायचं पण व्हायला पाहिजे नाही.
होय की मग, होय. मालवण तारकर्लीला गेलतां काय?
होय परवा ती कडेचं गेलतो आम्ही सहा तारखेला गेलो होतो बघा सहा जूनला आणि त्या दिवशी राज्यभिषेक सोहळा पण होता. मग राजकोटला गेलो होतो तिथंच
हम्म हम्म हम्म. अ आम्ही आत्ता काय गेलो नव्हतो, आम्ही गेल्या वर्षी गेलतो. मालवण तारकर्लीला देवबंगला ते भारी आहे ते पण खरे ते उन्हाळ्यातचं छान वाटते आता तिकडे काय उपयोग नाही जाऊन.
आणि उन्हाळ्यातं कसं अ आपल्या सुट्टी पण असत्या पोरांना पण जायचं होतय आणि हे पाऊस पावसाचं सीझन चालू झालं की कुठे जायला भेटत नाही बाबा. आणि काय अह समुद्रात अह एवढं हे असते आप आपल्याला आत आम्ही आता परवा गेलतो, आम्हाला बोटिंग बीटिंग काय करायला झालंच नाही. ते बंदच केलत त्यानी आता ते सप्टेंबर पर्यंत बंद ठेवलय सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत त्यांच ते बंदच केलेतं.
हा आम्ही मार्च एप्रिलमध्ये गेलतो आम्ही त्यामुळ त्यावेळे चालू होत आम्ही पॅरसिलिंग पण सगळं केलेल गेल्या वर्षी मजा आलेली खरं आहे आणि आम्ही कसं टू व्हीलर वर गेलतो त्यामुळ लय भारी
काय टू व्हीलर न गेलता तुम्ही म मग छानच वाटल असल
होय लय भारी घाटातन तेन एन्जॉय करत गेलतो आम्ही, थांबायचं फोटो काढायचं आणि पुढं जायचं आम्ही पहाटे निघालो दुसऱ्या
तेनी काय बोला लागल्यात बघा जरा.
तेनी म्हणाल्या त्यांना काय सांगू नकोस नाहीतर आपलं भाडं कॅन्सल होईल म्हणाल्यात.
अव्वा म आम्ही टू व्हीलरनं लगेच जातो असं म्हणायचाय काय
ते हा तसं म्हणायचं त्यांना तू-तू ही आयडीया कशाला द्यायल्यास तेजी बी लगेच टू व्हीलरनं
तुम्ही आपलंच बगा म्हणा नुसता.
आम्हाला आम्हाला टू व्हीलरनच फिरायला आवडतय ओ आम्ही कोकणात दोन वेळा गेलोय टू व्हीलरनच गेलो.
पण मग नेक्स्ट ट्रिप आम्ही आता दोघ जाणार असतो कनी आम्ही आता आम्ही आता ते ग्रुप मण जाणान मी आता आमच आम्ही जाणार मग. टू व्हीलरनं एक मेंबर कमी होतय मग.
व्हय.
बाकीच्याच्यापेक्षा आमच्याच ग्रुपचं भाडं तुमच्या गाडीला जास्त असतय माहितीय काय?
व्हय.
आम-आमच्या आमच्याच बायका आमच्याच बायका असं आणि कसं माहितीये काय सेफ पाहिजेल ओ जायला असं कुणा आमची एक ट्रीप असंच झाल्या आता सा-सांगू नये खरं सारखं सांगतो तरी पण पर मदी गेलो होतो नाय म्हैसूर रुटीला मग काय झालतं चार दिवस होती ट्रीप मग लांबच्या रूटला म्हटल्यावर ड्रायव्हर पण चांगला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवो कट झाला फोन. हॅलो हॅलो चालू हाय की. हॅलो